अ. हा बोला आई तुम्ही फिरायला वगैरे फॅमिली ट्रिप वगैरे काय अस त्यात की नाही तुमच्या
काय ते
फॅमिली ट्रिप ओ
होय असते की म्हणजे ह्या काही गेलं नाही ननंदंकडं ननंद असत्यात आमच्या मुंबईला मग तिकडेच गेलते पंधरा दिवस हू हू
अच्छा अच्छा असं देवदर्शनाय च्या निमित्तानं किंवा कुठं बाहेर असं फिरायला वगैरे अशा ट्रीप
कुठं गेलच नाही जास्त
अच्छा ह्याच्या आधी तुम्ही कधी केलय लग्नाच्या आधी वगैरे
होय जाऊन आले की मी तशी शिखरजी म्हणतात ते जैनांच असते ते शिखरजी नेपाळ दिल्ली सगळं फिरून आलेय लग्नाच्या आधी
हा तेवढे तरी लग्न झाल्यावर काय ते वेळ मिळत नाही हो मग काय तर विचारून जायला लागतय ओ मग आम्ही जाऊ का
हा. हा. हा... अह. अह ह
लग्ना आधी बरं असतंय
हम आता इथं आल्या पसनं काय ट्रीप ईल.... येतेय की काय करायचं काय करता रागम्
हा मग लग्न कोणाला करायचं. तर. अ अ बघ मग ऐकून घ्यायलाच पाहिजे कि.
मग कोण लग्न करून घे म्हटलेलं म्हण त्यात.
कुणाला करायचं होत.
बघितल्यास.
हो त्यास पण काही नसते. थोडा येत.
होय. होय.. होय.. म्हणजे यांच काही नसतय सोडा. इकडे जा, तिकडे जा अस ते. तरी पण आपलं आपण बघूनच. चार पाहिजे की
होत आणि घर हे घर आवरल्याशिवायता पुन्हा निघू
नाही नाही होय पोरांचं शाळा आहे ते.
हो ए लईच जबाबदारी. ते बाबा! हं.. हं दुसऱ्याच असं ऐकलं, की आम्ही लग्न करावं का? नाही, अशा विचारत. पड
हममं
अगं! मग काय? तर भीती घालतात मी मी मी म्हणतात नाही चांगलं असतं
नाही तस काय नसत? र आपण पण. चांगलं राहिलं तिने पण चांगलं खातात व्यवस्थित.
हा ते पण आहेत म्हणा पण आ असते ना आपले एक काय ते भीती इकडून तिकड जाय एवढं डायरेक्ट.
हा.. आहे
मग काय तर? कशी आहेत? काय आ..
होय एका दिवशीच सगळं पसंत आहे हेय म्हणून करून घ्यायचं
होय काय बघतेत ओ फक्त दिसण कसय? बघते आणि काय? इकडच्या त इकडेच्या चार गोष्ट रोज आपण कुठेतरी त्यांच्या घरात जाऊन राहिलेला असतोय, आणि आयुष्य वर्षभर राहिलो तरी कधी? कधी? कळत नाही ह हा
विश्वास ठेवून हे करून घ्यायच सग ना
मग काय एखादा माणूस ओळखायला लगेच ओळखू येते पण एखादं आयुष्य काढलं तरी ओळखत नाही मग काय आणि आपल्या घरात राहताना आपल्याला केवढे प्रॉब्लेम असतात आणि अनुळगी घरात जाऊन राहायचं बघा की मजा आहे की नाही
ह
आणि ते ह त्यांच्या म्हण मा आपण आपल्या घरात आपल्या म्हणण्यापमाणे राहत नाही सगळं त्यांच्या म्हणण्यापमाण हा उठा उठायचं करायचं सगळं त्यांच मनाप्रमाण करायचं आपल्या घरात असत ते आपल्याला किती अंगत पाले अस ए चनी अ लग्न झाल्यावर ल आ आ ता सं नाही म नावा बाहेर
होय होय काय लग्न करूनच घ्यायला पाहि. जे म काय करता आईवडला हे झालं बोज जा झाल्लं असते मुलींच
ती आपली ती एक मेंटॅलिटी
होय ते हायच ना रीतच आहे आणि मुलीन जलंल पण जायचं आणि संसार करताना पण आई वडिलांना हे वाटत माहेर मधेच तर असं जवढं हे नसते किंमत नसते तरस
ते आहेत सोडा पण तरी पण जरा आम्हाला पण समजून घ्यायंचअशी असते ना आता ओझ न वाढ तर जरा प्रॉपर हा बाबा करायचं असतं जरा साथीदार वगैरे लागत बाबा असं म्हणलं तर ते कसं वाटतयं जरा गुळगुळीत वाटते की नय? ऐकणाऱ्याला पण बरं वाटतय आईकवनाऱ्याला पण बरं वाटत अ आमच्याकडे कसं म्हणतात? नाही नाही नाही नाही आता एवढं वय झालं ना. कशाला उगच आई बापाच्या डोक्यावर बसता चला निघा. ही आपली भाषा असते. ही ही ही मग कायतर - - आपल्या इकडच - - सभ्य म्हणून काही नाहीच बघा डायरेक्ट निघ - -
ते असं संसार करतानाच आपुलकी येते मुली. तर - -
काय माहिती माणसाचे स्वभाव आजकाल काही सांगता येत नाहीत वाटत पण असेल कदाचित नाही पण- - आयुष्यभर कुठे एकसारखा स्वभाव राह - - तो आता माणसं पावला पावलाला बदलतात. मग कायतर आणि आजकाल - - तर आई वडील पण आ - -
नाही नाही. तर होय.
एक बातम्या वाचतय ना? कशा आहेत काहीच खरं ना - - नाही. जे आई वडलांचं नात एवढं - - चांगलं म्हणतात. आई बाप म्हणजे देव वगैरे देवा - - जागी मानतेत तेच आई बाप पोरां- - जीवावर उ - - ठलेत आजकाल - - परवात की तुमचं कोल्हापूरच्या साईडलाच झालंय बघा ओ त्या परीगीला काय तरी मारलं नाही का स्वतःच्या वडिलांनी? लहान मुलगी होती.
होय. होय मारलंत होय.
मुलगी - - राहीली एक मुलगी तशीच त्या अवस्थेतच मेली अ ह ह असलं कसलं मारलं असेल त्या लेकराला?
घालायचं - -
आहो, जन्मालाच जाऊ ते मी म्हणतोया आपलंस ले - - पुराय चुकलं ना मान्यय मार तो आपण मान्यय की आपण मारत पण असं मरे पर्यंत एवढं कसलं मारायचं हां समोर माणूस हाय ले करूय आ एक दिलं म्हणजे झालं की संपलं की विषय असलं कसलं मारलं असलं मी म्ह मला तर धस्स झालं ऐैकूनच ते ए म्हटलं कसली माया ती उरलीच नाही म्हण
नाही होय
आधी सारखं काय हो आई वडिलांच्यात पण असं झालय पुन्हा शिक्षक पण किती चांगले असाय चे आधीचे बग आगदी ह्याच्यात सारखे आसायचे आता शिक्षकांचं पण काय ख खरं नाय गर्दीचं पण काय खरं नाय कोण कोनाकडं कश्या नजरेनं बघेल देवच जाणे सगळं ते काय म्हणत्यात की अं दुनियेची रीत तेच बदल्या
आधीच बरं होत. काही पण म्हणा
होय आता सगळं बदललंय सगळं होय आता म माणसं सगळ बदलल्यात हो माणसं त्यांचा ह्याजानच सगळं ते नीतिमत्ता
होय खरं जरा तरी कुठं माणूसकि नावाला शिल्लक पाहिजेल की
काय येत नाही माणसांच्याकडं आपलं स्वतःच स्वार्थ झालत झालं.
लईच खरं लईच आती झालाया.
होवाण
जरा तरी काहीतरी पाहिजेल होत ना एवढं कुठ हे असते. ते पोरांच्या बघ ते तस सगळ्यांच्याच बाबतीत आणि होत नाहीत त्यांनी अशी नुसती अ किती देवा
होय होय किती नवस करत्यात किती हे करत्यात एक तर होऊ दे मुलगा एक मुलगी.
नाही पोरग असुदे नाही तर
हो तेच की मुलगा तर अस होय मुलगा तर अस नाय तर मुलगी तर असनाय तर आम्हाला काय तर होऊ दे म्हणत्यात किती काय काय ह
तात खरंच सांगाय लागलिये आणि ज्याला होतय त्याला ही अशी अक्कल सुचते बघा असं कुठे असतंय होय. आता ते एसटीत पण अ कधीतरी मधनच बा म येतात बघा
हा ठीक आहे बस
याच्यामुळ असं कोणाचा काय ब विश्वास नावाचा काही प्रकार नाही राहिलेला. त्या बाबतीत आपण जरा बरेच बरे सुखी आहोत म्हणायचं मग काय तर. दु तुमच्या इकडडे काय मुलांचा कल्ला लू झाला का आता खेळण्या
होय खेळालाच शाळा सुटताय दीड ला म्हणजे येतात लगे खेळत बसल्यात जरा अभ्यास करायच
हा ह ह आता काय रात्रीची तयारी चालू का
होय आता संध्याकाळच करायचं
होय बरय बाबा तुमचं दिवस कसा जातोय कळत नाही सकाळी बाहेर जायचं म्हणून आवरा संध्याकाळी आलेत म्हणून आवरा ही ही ही अ चालायच हो चालायच बरेच काम आहे म्हणजे तुम्हाला
हम्म हम् हम्
चालेल चालेल अ दहा मिनिट झालेत माझ्या मते
नाही झाले अजून
हा वीस तीस सेकंद राहिलेत त्यामुळे तुम्ही रात्रीची तयारी निवांत रा पुढचे पण बघूयाला गे संध्याकाळी किती वा अ संध्याकाळी हो हो हो बघूया की कसं जम ते काय जमते
हा हा आता वेळ नाही आहे का तुम्हाला
अ होय काय करा कि करा
हा अनेक कॉल करते मग नंतर अनेक करूया मग तुम्ही एक मी एक म्हे्िअरन होते
बर बरं ठीक आहे ठीक आहे ओके